हॅलो
हॅलो
हा आवाज येतो तर स्त्री साठी वर्क फ्रॉम होम हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं.
अ म्हणजे मी योग्य आहे असं बोलत नाही बट पण कसं आहे माहित आहे का म्हणजे दोन्ही. तेवढं फायदेशीर पण आहे ते तस. असं मला वाटतंय
अ ठीक आहे मग आता जर समजा अ एक. एखादी स्तनदा माता स्तनदा माता म्हणजे. इंग्लिशमध्ये आपण त्याला ब्रेस्ट फिडिंग मॉम ब्रेस्ट फिडिंग तर. त्यांच्यासाठी हे वर्क फ्रॉम होम हे एकदा योग्य आहे.
हम्म
हा
म्हणजे एकदा कसे योग्य
एकदा म्हणजे एकदा म्हणजे काही विशेष. तुमच्या कालावधी जेव्हापसून म्हणजे जेव्हा तुमचं बाळ तुमचं अंगावर पितं बरोबर. कारण त्यासाठी त्यांना सरकारी सुट्टी घ्यावी लागते तो. काही सरकारी जर नोकऱ्या सोडल्या किंवा मग प्रायवेट कंपनी. न्या ज्या खासगी कंपन्या आहेत हे त्यांना सुटी देत नाहीत
हो
तर त्या स्त्रीसाठी हे एकदा योग्य आहे जे. खाजगी कंपनी नोकरी करते पण
हा
त्या स्त्रीला त्याच्यासाठी कमी पैसे मिळतात मी असं ऐकल आहे किंवा त्या सांगतात हे खरं आहे का.
अ हो कारण म्हणजे ज्या वेळेला मेटर्निटी लि म्हणजे. अ त्यामध्ये आपण मराठीमध्ये बोलू शकतो मातृत्व रच हहा जेव्हा भेटत त्यावेेळेला मग तेी क कपात होऊन येतात पैसे जो पगार आहे तो थोडाफार कपात होतो कारण पूर्ण आपल्याला घरातून देतात ना ते
ही सगळी खाजगी कंपनीची गोष्ट.
हो मग तुम्ही सरकारी बद्दल विचारताय की वर्क फ्रॉम होम बद्दलच विचारतायत ना. हॅलो हम् हॅलो
हॅलो
हॅलो हा आवाज येतोय का
हो हो येतो येतो
हा अ ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर मग मी त्याबद्दल एवढी मी अ मला म्हणजे असं कल्पना नाहीये की हा माहिती नाहीये की बाबा कपात होऊन वगैरे येतात पैसे कि किंवा असं काही कारण माझ माझा जो अनुभव आहे किंवा माझ्या कंपनीमध्ये मी अ जिथे काम करते आणि माझ्या आजूबाजूला जे म्हणजे एक माझी मैत्रिण सध्या अ मातृत्व रजा रजेवरतीच होती ती तर तिच्याकडून तरी मी असं काही ऐकलं नाही की बाबा म्हणजे तिला कमी पैसे किंवा कमी पगार येतो क
की सरकारी नोकरी सरकारी नोकरीवर आहे की खाासगी नोकरीत आहे
नाही खाजगी माझ्या कंपनीमध्येच काम करते ती
बरं आता... हा एक भाग झाला
हा
अ... मी असं ऐकलंय की वर्क फ्रॉम होम करताना तुमचे जे... म्हणजे प्रायवसी अ... तुमचे खाजगी क्षण हे रेकॉर्ड केले जाऊ शकतात... हे म्हणजे कॅमेरामध्ये त्यांनी चित्रित केले जाऊ शकतात... हे खरं ए का?
अ... नाही ते कधीच करू शकत नाहीत... कारण आपण... तर कॅमेरा बंदच ठेवतो... आणि ज्या वेळेला पण.. मीटिंग्स वगैरे असतात ह्याच्यावर म्हणजे... सारखं मीटिंग्स चालूच असतात ना... तर मग त्यावेेळेला आमच्या कॅमेरा पण ऑफच असतात... म्हणजे बंदच असतात... कधीच आम्ही असं चालू नाई करत किंवा असं आम्हाला बोललं जात नाही की बाबा तुम्ही कॅमेरा ऑन करून बोला किंवा काय... असं कधीच बोललं जात नाही आम्हाला
अ... हे तुमच्या कंपनीचं झालं... पण काही विशिष्ट कंपन्यांचं मी असं ऐकलेलं आहे का... त्यांना कॅमेरा ऑन ठेवला आणि व्यवस्थित त्यांचा जो कपडे वगैरे घालून म्हणजे जर स्त्री असेल तर त्याचं जे कंपनीचा ठरलेला... जो ड्रेस कोड असतो
हा
तो असतो... आता... प्रत्येक कंपनीचं वेगवेगळे धोरणं आहेत पण आयटी क्षेत्रामध्ये... म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधले अं... माझ्या म्हणजे माझ्या मित्रांनें किंवा मैत्रिणीने मला एकदा सांगितलं किंवा कधी कधी जर समजा तुमचं अ.. म्हणजे त्यांचा अनुभव वेगळा असू शकतो.. सांगण्यात फरक असू शकतो पण काही... म्हणजे असं जणांचा असं... किंवा तुमचे... अ हॅक जर केलं... समजा सिस्टम जर हॅक केली
हूं
तर तुमच्या... स्पायवे टाकल्या जातात आणि तुमचे म्हणजे... अ... बेडरूम काहीतरी रेकॉर्डिंग वगैरे केलं जातं... किंवा तुम्ही जिथं ज्या त्या ठिकाणी बसतात त्या परिसराचं... त्यांना किंवा तुमच्या खोलीचं त्यांना सग म्हणजे समजतं की... या खोलीमध्ये असं असं आहेत या खोलीमध्ये हे ठिकाण आहे... आणि पुढे चालून तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो... याबद्दल तुमचं मत काय आहे?
अ खरं सांगायचं झालं तर, ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकते... की बाबा... असं पण काही होऊ शकतं.. असं म्हणून म्हणजे... ज्येंनी तुम्हाला एक्सपेरियन्स... म्हणजे त्यांचा अनुभव शेअर अ... सांगितलाय तो म्हणजे... खूप भयानक आहे आणि पण... मला तसा काही... म्हणजे अनुभव आलेला नाहीये... किंवा मी असं ऐकलं सुुद्धा नाहीये कि बाबा... हा म्हणजे ह्या गोष्टी अशाशा होऊ शकतात वगैरे असं मी... हे जे... आता ऐकते... हे पहिल्यांदाच ऐकते... आणि म्हणजे मला काय म्हणतात ते बरं वाटते की... बाबा मी ऐकते तर... मी त्यानुसार असं सावधान... सावध राहील नई का?
हो
हा... काळजी
अ... म्हणजे सध्या ना... आपण ज्या काळामध्ये राहत आहोत
हा
म्हणजे ह्या मोबाईल... इंटरनेट... टी व्ही आणि तुमची जे खाजगी क्षण आहे... सायबर सुरक्षा आपल्या भारतामध्ये योग्य रीतीने त्याचं पालन केलं जात नाही आहे.
हम्म त्याचा दुरुपयोग खूप कर म्हणजे करून घेतय आहेत ते
आणि सरकार अ सरकार. या गोष्टीबद्दल एवढं अनभीितनी आहे आपल्या नागरिकांची ती सुरक्षा करू शकत नाही असं. बऱ्याच म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
हम्म कि बा वा अस असं होतय म्हणजे त्यांची त्यांनी. अनुभवश हे करतात.
हा.
मग असा एक सर्वे घेऊन आहे ना म्हणजे हे केलं पाहिजे. कि बाबा कुठे असं घडतोय कुठल्या कंपनीमध्येध्ये होतय आणि कुणा कुणा म्हणजे क ती लोकांसोबत होतय. हे आपण पूर्ण असं परीक्षण करून मग.
नाही ह्या गोष्टी उच्चस्तरीय आता. म्हणजे आपण जे बोलत आहो ना हे उच्च स्तरावर माहिती आहे लोकांना आता. तुम्हाला म्हणजे बिलकुल माहिती नाही पण मला हे का माहिती आहे किंवा मलाही असं म्हणजे सुरवातीला वाटलं होतं. पण तो संबंधित व्यक्ती त्या कंपनीच्या मोठ्या अधिकारी पदावर आहे आणि त्यांनी सांगितलं. कि तुमचं काही सुरक्षित नाही.
हा.
आणि हे सत्य आहे कारण की आपला एकशे चाळीस करोड लोकांचा देश आहे. आणि एवढं तर स्ट्रॉंग व करण्याच काही विदेशांमध्ये काही देश जे आहेत. ते या बाबतीमध्ये. खूप म्हणजे सतर्क आहेत ते त्यांच्या नागरिक नागरिकांच्या वय. प्रत्यिक जीवनाचा खाजगी जीवनाचा. अ सन्मान करतात आणि त्यांना त्या बाबतीमध्ये ते हे करू देतात म्हणजे. इतरांना त्यांच्या जीवनामध्ये असा प्रवेश करू देत नाहीत कंपन्यांना. आणि सध्या आता आपण एकविसाव्या शतकात मध्ये जगत अहो. हो आपण राहत आहोत आणि संपूर्ण जग हे ग्लोबल वि्हलेज झालं ग्लोबल वि्हलेज. हा शब्द यासाठी वापरला जात आहे अखेड झालं.
हो.
त्यामुळेच तुम्हाला वर्क फ्रॉम होम आज रोजी घरी म्हणजे मिळालेला आहे तुम्हाला त्याचे पैसे भेटत आहेत. जर तुम्ही कल्पना करा चाळीस पन्नास वर्षा अगोदर असं शक्य असतं का.
नाही.
पण मग त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही आहेत.
हो.
मला असं वाटतं का तुमचा जो मोबाईल आहे. आणि तुम्ही काय वापरता काय बघता. आता हे सरकारला कंपन्यांना सगळ्यांना माहित आहे.
हो.
मग तुम्ही तुमच्या मोबाईलच्या इंटरनेट ऍक्सेस भेटतो ना. त्याद्वारेच तुमच्या लॅपटॉप वरती वर्क फ्रॉम होमचा तुमचा जो व्हिडीिओ कॉल असतो.
हम्म.
तो चालतो मग तुम्ही असं कसं नाही म्हणू शकत की माझा रेकॉर्ड नाही होत किंवा झालं नाही किंवा होणार नाही.
अ म्हणजे तुम्हाला काय सांगायचं मला समजलं नाही नेमकं.
मला हेच म्हणायचं आहे की तुम. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने वर्क फ्रॉम होम हे सुरक्षित नाही.
हो.
आता तुम्ही जास्त विचार करू नका या बाबतीमध्ये.
नाही नाही मी विचारले करते पण मी अ विचार करते की जर अ आम्हाला कामासाठी जर लॅपटॉप्सच कंपनीचे असतील आणि त्यामध्ये आमचा पर्सनल डेटा काहीच नसेल तर मग तरी सुद्धा कस त्यांना म्हणजे कळू शकता की हे बाबा एक मोबाईल म्हणलं तर एक गोष्ट वेगळी येईल ना की बाबा हा आपण मोबाईल युज करतो त तर मग आपलं आपण जे मोबाईलमध्ये जे पण काही करतो तेच सगळं रेकॉर्ड होतं असं पण अ ज्या लॅपटॉपवररती आम्ही काम करतो ती त्यावाला लॅपटॉपच जर कंपनीचा असेल तर मग त्यामध्ये कसं
हो हो आता हा तुम्ही जो प्रश्न विचारला ना तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला निश्चित देईन ठीक आहे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला सांगितल्याप्रमाणे आणि मी ऐकल्याप्रमाणे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो थोड्या वेळाने ठीक आहे दहा मिनिट झाले ठीक आहे हा कट करून मी व्हॉट्सअपवरती कॉल करतो
हो हो चालेल